हॅलो अ अरे बरा आहेस का? होय तू बरा आहेस का? हो काय चाललंय. काय नाही आता फिरायलाय आता प्लॅन चाललाय इकडे बरकीला. उस चालू झाला आहे बर का आत्ता इथं पाऊस चालू झाला आहे तुम तिकडं झाला आहे का पाऊस चालू
अरे इकड पाऊस म्हणजे लेका बाहेर पडायला जागा नाय इतका पाऊस पडतय इकड. तर म्हणजे मला वाटतंय आमच्याच गावात ढगफुट्टी झाली आहे काय इतका पाऊस पडतय.
भरपूर पाऊसे पूर वगैरे आलाय का तिथं? अरे पूर म्हणजे इतका आलेला का नाय की आमच्या घराच पुढं पाटाला पाणी. ना एवढ्या लांब कधीच पाणी आले नाय आज पर्यंत. आणि त्ये मी कायतरी ऐकलं प्रथमेशचं घर बुडलेलं. त्यांच घर फुटलेलं आणि अ त्यांच्या घरात काय होऊन बसलेलं माहिती आहे का म्हणजे त्यांच्या बाथरूम मध्ये काय गोष्ट ते तुला माहितीये का ते नसत का रानात डबरा पडते मोठाचा मोठा. घुस नाही नाही घुस नाही रे त्याला साळवा म्हणतात काहीतरी. साळवा साळव हा काटे वगैरे पडत्यात त्यात.
हा ते त्यांच्या बाथरूम मध्ये येऊन बसलेल आणि प्रथमेश गेला रे बाथरूम साफ करायला म्हणजे पाणी येऊन गेल्यामुळे त्यात सगळे रेती येऊन बसलेली ना.
हां. आणि ते त्याला टोचल असत काट तर धुम पळालन आणि मग कि. कोणाला तरी बोलवल त्यांनी आणि त्यांनी ते साळव धरून नेलं. हा मी पण ऐकलेल होत भिऊन पळत गेला पप्पांकडे डायरेक्ट. त्याज्या हा हा ते ते बारावीत कितवीत होता बारका असल्यामुळे तो लय बाई गेला तो दोन दिवस भरपूर गेला असणार. नाही तो आत्ता पण त्याच्या वडिलांना घेऊन येतो इकडेच तिकडे कॉलेजवर तेव्हा त्यांनीच सांगितलेलं मला. हो का अरे काय झालेले म्हणजे अ कस आहे मला वाटतं वन अधिकाऱ्यांनी वन पकडून घेऊन गेले की. त्याला आता डोंगरात सोडल की हो एन जीओ वाल्यांनी का वन अधिकाऱ्यांनी?
वन अधिकारी.
अआआ.
त्यामुळे मग ते नेऊन घेऊन गेले त्याला त्या साळव्याला आणि ते हो डोंगरात त्यालामुक्त केलं.
तुमच्या इकडे काही पेरण्या बिरण्या झाल्यात का? पेरण्या वगैरे आता काय माहीत नाही आम्ही आलो इथं शहरात राहिला. तिकड आता गावाकड गेलो का नाय. तुम्ही काहीतर मला कळलं पुण्याला राहायला गेलाय. पुण्याला गेलेलो पण आता आलोय इकड. आंध्र प्रदेशला तिरूपतीला.
होय पण माझी एक तक्रार आहे बरं का मला असं कळलंय तुमचं लग्न ठरलंय पण तुम्ही काही सांगितलं नाही मला.
हो लग्न आता म्हणजे ठरलेलं नाही ती आधीच अ बघितलेलं आहे मग आता ती घरी कसं सांगू म्हणून ते सांगायचं चाललंय. त्यामुळे तसा प्रॉब्लेम झाला अस लय लोकांना कळलं तर लोक काय पण उठवतात ओ. मग त्यामुळ आता हो काय पण उठवतात आपलं काही नसताना काय पण उठवतात. हो मला तो प्रतिकचा फोन आल अरे त्याच लग्न झाल. हो का हो मला म्हटलं असं तू काय सांगितलं नाहीस का मला लग्न ओके काय मोठा माणूस झाला होता प्रतीकला पॅकेज भरपूर आहे त्यामुंळ...
ते झालंच कि हो त्याच काय.....
नाही ती बाळूमामांची कृपा. ते त्याआम्हा त्याच्या आधीपासून भक्ती आहे त्यामुळे तेवढ होणारच ना आम्हाला. बघा कि एवढी जण निस्वार्थ सेवा केलेल्याचा.... फळ भेटलं त्याला शेवटी फळ मत का मला पण तिच वाटतंय....
म्हणजे बघा की गुगल सारख्या कंपनी जॉब लागण किती म्हणजे.... चांगली गोष्ट आहे आपल्या देशात मला वाटते बोटा बोटा मोजणे एवढीच माणसं.... की त्या गुगल मध्ये काम करते गुगल मध्ये काम करायला नशीबच पाहिजे....
नशिबानी भक्ती पाहिजे नशिबानी भक्ती पाहिजे देवावर.... तीन भक्ती मार्ग तर हवायचा आपले... बक्की असा पाहिजे ए कशाना कशा एक..... हो... अहो तो प्रथमेश आहे ना ना त्याला पण मायक्रोसॉफ्ट म जॉब लागला आहे.... हो का परत म... कि मुलंच त्यांनी प्रोजेक्टही चांगला केलेला.... त्यावेळी आणि आपल्या आधीच म्हणजे सगळं त्यांचं रेडी होतं..... म्हणजे वा फर्स्ट इयर म्हणजे पहिल्याच वर्षाला बघा ते..... सगळं करून वगैरे त्यांना आधीच येत होतं..... कॉलेजना सग्या ल्ज म मा फर्ट इयर..... आधीच म्हणजे.....
डीप..... सीख परत तसल्यात कुठल्या कुठल्या लँग्वेज आहेत ना बाबा बाबा कुठल्या... मंगोळी बी पण त्यांची लेटेस्ट लँग्वेज आहे ती पण झालेली डाटाबेससाठी आहे.....
हो म्हणजे ते हुशार मुला आहेत त्यांना क विचारलेलं मी एकदा तिसऱ्या वर्षाला होत.... होतवा कठ केलो बा बाबा कुट्रण श.... ला तर ते बोलले दिशा क्लासेस.... मग मी जाऊन बघितले एकदा दिशा क्लासेस..... ते सर पण एकदम भारी होते बरं का आणि त्यांच्याबरोबर ते...... सातारचे पण ते..... मुख्य आहेत त्यांचे ते पण बसलेले आहे त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं... माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून पण आता मी लावलाय आता म्हणजे.... काल फी भरली आहे म्हणजे...... फी जरी नाही भरली तरी काय बोलत नाही एवढे म्हणजे पहिल्या दिवशी फक्त शंभर रुपये फी घेतेत.... हा हा शंभर म्हणजे काहीच नाही ओ त्यासाठी.....
म्हणजे बघा ना एवढ्या कमी पैशात कोण..... आपलं एवढं चांगलं शिक्षण देतं आत्ताच्या हल्लीच्या या युगात बघा ना...
काही किती पण युग तर नाही देऊ शकत बाबा ते....
आता आपल्यानच बघा ना आपण क्लास जर समजा घ्यायला लागलो तर आपण एका एकाची दहा पंधरा वीस हजार रुपये फी घेईल...
हो गेल्यावर त्यांचे वर्ग वगैरे..... अ दाखवले आणि लॅब वगैरे दाखवली..... अ हो म्हणजे मला वाटतं कराड तालुक्यात अख्या ना कुणाचीच अशी लॅब नसते.... लॅब आहे त्यांची आणि त्या लॅब मध्ये...... मला एक सर्वात चांगली गोष्ट काय वाटली माहिती आहे का....
हा...
स्क्रीनवरर ती टी व्ही आहे त्यावर अ स्वामी समर्थांची ॲड लावलेली त्यांनी.....
हि मला खूप.... अ प्रतिम वाटलं बर का.... तुम्हाला काय वाटतंय.... तुमचा आवाज येत नाही हो. हॅलो हा ओके करा...... ते कसं त क्लासच चांगला आहे पण विद्यार्थी पण त्या माप्पाचे आहेत. त्यात
सो ते हुशार म्हणजे प्रथमेच ती इंग्लिश मिडियमला होते त्यामुळ त्यांना आधीपासून फीज सी बीएस ची बोर्ड मधून घ आले. इंग्लिश मिडियमला नाही इंग्लिश मिडियम ला नाही होते ते ते कॉन्व्हेंट ला होते
होरेरेरे. माहीत नव्हतं मला फक्त तेवढंच माहीत आहे इंग्लिश मिीडियम म्हणजे. इंग्लिश शिकवतात तिथं काहीतरी आणि ब बोलायला लावतात आणि फी जास्त असते.
आम्ही गावाकडची राहणार या मला काही एवढ काय माहित नाही. हो ते कॉन्व्हेंट ला होते त्याच्यामुळे त्यांचं इंग्लिश चांगलंच आहे म्हणजे हो ते म्हणजे आपण म्हणतो कोण आहे. तू ब्युटीफुल नाही तर ते त्याला असं गॉर्ज्टनिंग चे वडू वापरते ते म्हणजे अ ओकॅब्लरी त्यांची एकदम
ऍडव्हान्सड आहे असं मला वाटत होय.
इंग्लिशमध्ये ब्रिलियंट आहेत बरं का खरोखर म्हणजे मी इम्प्रेस झालो इ स इंग्लिश ऐकलं फस्त
हो आणि मी पण बघितले म्हणजे तो खूप असा. छान इंग्लिश बोलतो म्हणजे त्याच्या व्याकरणमध्ये पण एरर सापडत नाही कधी नाही नाही ते सापडणारच नाहीत ना पहिल्या पासून त्याला सवय असल्यामुळे ते कस. त्या कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये पण बघा. त्याला कधी यरर येत नाही
हो
ते आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे ते कस आहे ते पहिल्यापासूनच हुशार असल्यामुळे त्याला ते सगळं जमतं. आता ते उगच नाही कर शॉपर मध्ये काम करतोय का मला सांगा हे पण आहे बर का ब त्यांचं सायबर सिक्युरिटीतून पुण्याच्या या मायटी कॉलेज मधन झालेलं ग्रॅज्युएशन आणि परत त्यांनी अ कुठंतरी दिल्लीत एमसी ए के हॅलो.
इपड.
फथडं. दिशा क्लास काय ऑनलाईन चालू होता का? हा मग ते पु दिल्लीत ब्रांच आहेत कि दिशा कलादच्या तिकड ऍडमिशन त्यांच ट्रान्सफर करून घेतलं इथ तडे पण आम् कॉन्टॅक्ट आहेत का अमरनी तिथला म्हणजे आहेत त्या ब्रँच चे आणि त्यांच्या शाखा डिस्टब्यट आहेत म्हणजे म ईकडच्या स म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या शाखा ते सरवळतात काय
हा त्यांच्याकडे दोन ठिकाणच्या प्लेसमेंट आहेत असं माझं. ल्ज वक असेल. त्याला बान्सर म्हणजे सिक्युरिटीमध्ये पण काम देतात दुसऱ्या
हा हा. ते आम्हाला काहीष येत येत नाही ना त्यांचा म्हणजे ऑनलाइन पण सिक्युरिटी देतात आणि ् प्ड पण दोन्ही दोन् ठिकाणी दोन्ही ठिकाणी म्हणजे एकदम. विद्यार्थ्यां अशुनस देतात कि हा. तर ती शंभर टक्के तुम्ही घ्या तुमच्या कंपनीत हा तुम्हाला
फायदाच
फायदाच कून करून घेणार. अशी लोकं म्हणजे देवानं सोडल्यासारखीच लोकं आहेत बर काहीच लोक.
पुढे जातात हो
बरं.
बरं ऐका.
मी ठेव का?
ठ का हो ठेवा मला पण कॉल आलाय. बर बरं ठीक आहे ठीक आहे चालेल.